हंम
अहां, आता अ कसंय आता सणवार यायला लागलेत आणि हे ही महिने अजून आहे महिना, हा महिना गेला की हंअं पुढच्या महिन्यापासून गण पती यायची लगभग चालू होणार आहे. हंअं आणि आमच्या इकडे एवढी अ धमाल असते खरं तर गणपती येणारा म्हणल्या नंतर.
आमच्याकडे पण हम्म
आणि चालूच होईल आता पुढच्या महिन्यापासून आणि काय काय ठिकाणी जे सार्वजनिक मंडळाचे गण -पती असतात ना, म्हणजे जे कुंभार लोक असतात आमच्या इकडे आमच्या कॉलनीमध्ये असे मोठे मोठे गणपती बनवले जातात ना तर त्यांनी सुरुवात
अच्छा, हां काय हां ते लवकरच येतात ना, हा आमच्या इथे पण जाम मज्जा ये -ते. आमचा दहा दिवस असतो गणपती म्हणजे माझ्या माहेरी आणि सासरी पाच दिवस असतो. फुल एन्जॉय हां जाम मज्जा येते, नाचायचं गाणी बोलायची. मज्जा येते जाम, हां संध्याकाली आरती सकाळी आरती. म्हणजे मस्तत प्रसन्न वातावरण वाटतो ना छान वाटतो. बाप्पा आले की ते दिवसच जरा वेगले असतात.
हम्म वेगळे असतात आणि जायच्या वेळेस जर
हां मन भरून येते ना अस वाट हांआं मन भरून येते असं वाटतं काय अजून ते दिवस पाहिजेत.
हा पाहिजे त्यांनी कायचं ते मी हे होतं आपण काहीतरी गमवल्यासारखं वाटतय अस होतं.
हा आणि बाप्पा आल्यावर नवीन नवीन रोज रेसिपी बनवा. हा छान वाटत ते म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवायला लागतात ना
हा नैवेद्य दाखवायला लागत त्याच्यामुळे रोज हे ठरवावं लागतं आज काय करायचंय.
आज काय नैवेद्य करायचं आज काय परत रात्री आमच्याकडे ना तुमच्याकडे असं रात्री पत्ते वगैरे खेलतात का?
आमच्या इकडे ना लहान मुलांचे कार्यक्रम ठेवले जातात परत जे महिला मंडळ असतात त्यांचे कार्यक्रम ठेवले जातात. संगीत खुर्ची वगैरे खेळली जाते. गाणी म्हणली जातात. परत अ ते अ नृत्याच्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये लहान मुलां- -चे पण असतात. मग मोठ्यांच्या पण असतात. हां ते सगळे कार्यक्रम केले जातात रोज वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात मुलांच्या मुलींच्या म्हणजे खूप असं एन्जॉय केलं जात नाटक पण बसवलेले असतात आणि नाटक वगैरे पण असतात मुलांचे ह
तसं आमच्या इथे असं एवढं नाही पण असं घरातल्या घरात आम्ही म्हणजे पत्ते वगैरे खालतो पैसे म्हणजे मज्जा येते आम्हाला पत्ते म्हणजे पत्ते खेळायच त्यावर पैसे चाळी वगैरे ठेवायचे जास्त आले आणि आपला ज डाव लागला की आपल्याला का म ते कसं जास्त भेटतात मग ते असं अजून मज्जा येते खेळायला. आमच्या इकडे जास्त करून पत्तेच खेळतात आमच्या साईड ला
अच्छा अच्छा सगळ्यांच्या घरामध्ये खेळतात का?
हा सगळ्यांच्या आमच्या इकडे जो तो पत्तेच खेळतो. आमच्या इकडे म्हणजे नाचतात वगैरे पण पण सहसा जास्त पत्ते रात्रीचे
आमच्या इकडे कसं असतं एकतर देखावे केलेले असतात सार्वजनिक मंडळान वेगवेगळ्या पद्धतीचे जस की संत तुकारामांचं भजन वगैरे चालू आहे विठ्ठलाची मूर्ती वगैरे आहे तिथं
करतात डेकोरेशन आमच्या गावात पण करतात आमच्या घरी पण बहीण करते.
आणि काय काय ठिकाणी ते भूताची गुहा वगैरे पण केलेली असते. असं काहीतरी वेगळं खूप छान बघायला असतंय. हा ते पर्वत वगैरे बनवले असतात. एकदम अस की थर्माकॉलचं मंदिर वगैरे बनवलेलं असतय. हा वेगवेगळ्या अच्छा बघण्यासाठी खूप छान असतं मग बघायला आम्ही जातो.
गाईचं पण असं थीम करतात ना छान होत.
हो आणि गेल्या वर्षी आमच्या इथं अ ह्याच्यातला अ देवीच्या रूपातला पण एक गणपती होता असं पूर्ण खूप मोठ होता बावीस का चोवीस फुटी मूर्ती होती खूप मोठीच्या मोठी हा दुसरी एक मूर्ती होती ते नागावर उभं राहिलेली. ते पण म्हणजे शेष नाग असतात ना त्याच्यावर हा ती पण होती पंचवीस का तीस फुटाची खूप मोठी होती ती मूर्ती.
हा पण त्या मूर्त्या विसर्जन करायला खूप प्रॉब्लेम येत. ना नाहीतर हम्म हम्म तसं आमच्या इथे असतात. नाही तसं आमचे ते बाप्पा आहेत ना ते प्रॉपर नदीमध्ये विसर्जन केले जातात म्हणजे अस ते मुंबईसा ते कसं दाखवतात वरून फेकतात तसं नाही प्रॉपर असं च म्हणजे सगळ्यांच्या लाईन मधे म्हणजे विसर्जन असेल ना तेव्हा सगळ्यांच लाईन मधे गणपती जातात कोणाला नाचायच ते नाचतात ज्यांना विसर्जन करायचे ते विसर्जन करतात. मग ते सोबत नेतात पाण्यात आरती वगैरे पाण्यात सॉरी आरती वगैरे करतात नंतर मग विसर्जन करतात पाण्यांत.
अच्छा.
हा नंतर मग गणपती गेले की नैवेद्य असतो म्हणजे किंवा फ्रूट किंवा असं काय आपण लापशी किंवा शिरा वगैरे हां. मग ते सगळ्यांना वाटायचं‌.
अच्छा आमच्या इथे काय करतात माहिती हे कां. आमच्या इथे अशी मिरवणूक निघतें. आता आज अकरावा दिवस आहे ना तर आज सकाळपासूनच गणपतीच्या सगळ्या ज्या मोठ्या, मोठ्या मूर्त्या असतांत ते आणुन अशा मेन जो रस्ता आहे आमच्या शहरांमधल्या तिथ आणून अशे त्याने नंबर लावलेले असतात ठेवलेले असतात हे करून आणि संध्याकाळी मग त्यांचं जे पण काही झांजपथक असेल कुणाचं काय असेल कोुणाचं काय ते डॉल्ब वगैररा अस.
हां, हां काही जण ढोल ताशा पण ठेवतात ज्यांना आवड असतें. त्यांना हा ठेवतात. नाही तर काही जण बँनजो डीजे पण ठेवतात.
हां आणि त्यांची मिरवणूक निघते मगं. आणि तिकडे जे नदीवर, नदीवर कणे अं अशी क्रेन आणून ठेवलेली असतें. जेणेकरून, बाप्पाच्या मूर्ती वरून फेकता येऊ नये म्हणून हां.
अच्छा तसं आमचं कसं नदीमध्ये पोहतात ना सगळी मग त्यांना सवय आहे ना मगं. ते नदीमध्ये बरोबर जातात घेऊन बाप्पाला आणि विसर्जन करतात. तुमच्या इथे गौरी. गौ, हा मोठे पण असतांत छोटे पण असतांत. पण असतांत मोठे भर. हां मोठ्या मोठ्या असतात नाहीं आमच्या इथे खोल आहे ना नदी एवढी काही नाही खोल पाण्यांत जातात. पूर्ण, कारण पावसाळ्यामध्ये पाणी असतं ना नदीला खुप. खूप, मगं ते खोल पाण्यात घेऊन जातात. मग ते बरोबर विसरते आणि आमची नदी कधी एवढी आटत नाही ना आटली तरी थोडी. म्हणजे पाणी असतो चो, म्हणजे बारा महिने पाणी असतंच आमच्या नदीला. कधी आटत नाही त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येतं नाही विसर्जन करायला.
अच्छा, आमच्या नदीमध्ये कसं क्रेन सोडलं जातं. गण तिला हळूवार अगदी पाण्यामध्ये हे करतात बरोबर मधो, मधोमध सोडतात जेणेकरून कसं. त्या मूर्त्या खूप मोठ्या असतात ना, आणि ते कडेला आल्यात तर उगीच. ते हे होऊ नये म्हणून त्या मुर्ता मूर्ताना मध्ये सोडलं जातं. आणि त्याच्याबरोबर मग ते छोटे छोटे गणपती असतात ते पण सोडले जातात. ते काही गण नदीच्या कडेला येऊन उभं राहून ती लोक सोडतात. जे सार्वजनिक गणपती असतात ते आणि कुंण हे ठेवलेले असतात ना पाण्याचे कुंड ठेवलेले असतांत.
हां हां.
अं, प्रत्येक अशा चौका चौकामध्ये तिथं आणून छोटे छोटे गणपती विसर्जित केले जातात. तुमच्या इकडं कसं असतं.
आमच्या येथेच नदीमध्ये करतात विसर्जन, बाकी ना असं कुठे.
अशी नगरपालिकाचे ते पाण्याची कुंड नाही ठेवत कां. असं
नाही आमची मोठी नदी आहे ना लांबच्या लांब मगं सगळी नदीवरच. आमचा एक कचगावं. मग आमच्या समोरच नद्यांच, गावाच्या समोरच नदी आहे ना. तिथेच विसर्जन करतात सगळी‌.
आमच्या इथे नदी पण आहे मोठी नदी आहे. पण कसं हाय की, छोटे छोटे जे गणपती घरगुती गणपती असतात ना त्यांच्यासा तिथं असं जलकुंड ठेवलेलं असतोय तिथे येऊन सगळ्यांनी. घरगुती गणपतीवाले तिथं सोडतात काही काही जणं नदीला पण येतात पण नदी कसं गावाच्या बाहेर आहेना त्याच्यामूळे मग काही काही लोक गावाच्या बाहेर येतात काही काही लोक तिथंच खुंडामध्ये विसर्जित. ात खूप चांगली तयारी केलेली असते जेणेकरून क सदेवाला कठ
हा आम्ही पण म्हणजे हातगाडी आणतात आणि त्याला मस्त सजावत. तो म्हणजे फुलं वगैरे टाकतो जर पाऊस असेल तर मग. ते शेड वगैरे काढयला लागते ना म्हणजे ग. गणपती बाप्पा भिजू नयेत म्हणून नाही तर मग छात्री घ्या याची हा आणि जाता जाता गणपती बाप्पाची गाणी बोलायची टाल वगैरे वाजवत. नाहीच हा मज्जा येते मग
आणि गर्व गौरीला कसं असतं तुमच्या इथे आमच्या इथे पण चांगली धमाला असते. महिलांची
म्हणजे ते, गवर आमच्या घरी नसते ना त्याच्यामुळे एवढी काय आयडिया नाही मला म्हणजे दुसऱ्यां कडे असते
हा हा
हा
आम् जे गणपती असतात ना हा तिथे गौरीई गौरीला पण बसवलं जातं घरामध्ये पण आमच्या इथे गौरीच्या मूर्ती बसवतात.
अच्छा म्हणजे जेव्हा औसा असतो ना गौरीचा चौथ्या दिवशी असतो ना हा तेव्हा औसा जाते मी म्हणजे ते सूप ववसतात नाही काय फलं वगैरे घेऊन, म्हणजे पाच सण वगैरे टाकून द्यात असं स्वीट वगैरे, मग ते ववसायला ववसायच त्याला ह् हा म्हणजे उपास असतो त्या दिवशी नंतर मग ऊन झाला की मग सोडायचं. जेवायचं मग काय असेल ते डाल, भात, भाजी, पापड, लोणचा
आमच नाही पहिल्या दिवशी येते त्यावेेळेस गौरीला भाजी भाकरी घालतात ना,
हा भाकरी आणि भाजी घालतात. माटची
आमच्या इथे पहिल्या दिवशी भाजी भाकरी केली जाते हा जेव्हा गन गौरी येते ना त्या दिवशी,
पहिल्या दिवशी म्हणजे ह गवर आल्यावर नाही तर गणपती आल्यावर नाही हा तेच नाही तर गणपतीला भाकरी केलेली चालत नाही. गणपती बाप्पांना पहिल्या दिवशी मोदक दाखवले जातात. आमच्या इथे,
आमच्या इकडे ना खपली गावाची खीर बनवली जाते, जेव्हा गणपती येतात ना ज्या दिवशी गणपती बाप्पा
अच्छा
त्या दिवशी खपली गव्हाची खीर बनवली जाते.
हा काय आमच्या इथे मोदक दाखवतात. एकवीस एकवीस करायचे मोदक त्याचा नैवेद्य हा
अच्छा आमच्या इथे कसं ते गव्हावाचं असतं ना ते कांडून ठेवलेले गव्ह असतात बघत, तसले गहू आणून, त्याची खीर बनवली जाते, ज्या दिवशी गणपती बाप्पांना आणले जातं त्या दिवशी मग दुस दिवशी मोदक वगैरे बनवले जातात.
काही काही ठिकाणी असं वेगवेगळे असतात नैवेद्य आता कोळी लोक असतात ना त्यांच्याकडे म्हणजे नॉन व्हेज ठेवतात चिंबोरी वगैरे, काय असं त्यांना आवडेल ते ह तसं आम्ही नाही ठेवत आम्ही व्हेजच ठेवतो.
अच्छ अच्छा ठीक ओेके
कणी तस ठेवतात.